हॅलो.
हा आवाज येतोय का? हा आता जरा नवी विषय काडा बरं तुम्ही कोणता तरी तुम्ही जे पदार्थ बनवता त्यातल्या आम्हाला छान बई. रेसिपी सांगा म्हणजे आम्ही प्रयत्न करू घरी.
सांगू तुम्हाला
तुमच्या आवडी ची सांगा कुठ? ही तुमची आवडते खाद्यपदार्थ कुठले? तुमच्या इकडं कुठला? पदार्थ फेमस आहे.
् जास्त मिसळ पावभाजीच करते.
मिसळ पावभाजीच म्हणजे अगदी कोल्हापूर साईडच झणझणीत झालय की दुसरं तुमच्याकडे पांढरा तांबडा रस्सा पण असतोय. असल ना नॉनवे्व्हेज खात असल तर नय होय. व्हेजमध्ये आणखीन काय काय खातय?
वेज मध्ये हेच कि- -
स्पेशल डिश असेल कि तुमची काहीतरी स्पेशल?
नाही हेच स्पेशल काय नाही.
तुम्हाला स्वतःला पण मिसळच आवडते का?
इडली - -
अच्छा. बर यं. मग मिसळचं काय वैशिष्ट्य - - तुमच्या इकडं कशी बनवतात?
मिसळच हेच की आपलं मटकी हे करून घ्यायचं शिजवून घ्यायचं पाण्याच हे करून - -
हा हा.
हळद, मीठ हे ते घालून शिजवून घ्यायचं. आनी.. अ.. कांदा, टोमॅटो. रिकामा ऑडिओ पाजून, हे करून, मग ते.. फोडणीत घालायचं.
अच्छा, आणि साईड ला फक्त पावडा? मिसळची भाजी आणि साईड ला ब्रेड्स. हं. बरं हाय की. आमच्याकडं. हे प्रका- - र नसतात. आमच्याकडं होस्ट ऑफ द नाष्टा हा प्र - - कारचं नसतोय खरंतर. आमच्याकडं डायरेक्ट जेवन येतंय. होय. हे पहिल्यापासून सवय लागल्या ना. सकाळी नाष्टा पायजेल खरं. तर. पण ते तसं होईतच नाय. कस होतय नऊ - दहा वाजताच आपन- - सगळी जेऊन जात्यात.
हा.
म ते नऊ वाजेपर्यंत नाष्टा करा. पुन्हा बारा वाज जता जेवण करा, एवढं कोण करत बसतयं. पुन्हा कुण येतं बी नाय घ रला जेवायला.
होय. होय. आणि तुमी पण जाता वाटत शाळेला लवकरच? धाला म्हणजे.
सकाळीच केलं की आपलं तेवढं सगळीच खायचं दहा वा - - जताचं नऊ- धा वाजताच आमच जेवणं उरकत्यात.
होय्.
आणि दुपारी मग नेलेला काय असेल ते अर्धी चतकूर
हा, हा. म भाजी काय काय करताय म रोज?
भाजीला बघा रोज असा कायतर विचार कराय लाग आस् बर आधी सगळीकडे तोच प्रॉब्लेम आहे. उद्या भाजी काय करायची? कालच बगा फक्त प नीर बनवलं हो तुम्हीच. मीच बनवलं होतं काल. अ अन् ते पनीर तर प्रत्येक ठिकाणंच खाऊ वाटत नाय एखादं ठे दुकानात वगैरे चांगलं मिळतंय. मग काल जरा अ मी बाहेरच गेलो होतो मार्केट ला मग येताना पनीर आणलेलं, मग पनीर ची भाजीच केली होती काल आज काय नाही आज मात्र निवां तो
हम्म ह हम
होय सरळ साधं जेवण आज काही खाऊ पण वाटे नाही
होय होय ते कणकर आलं की नाय हे होत
हो तोंड कडवट होतंय पूर्ण काही खाऊ वाटत नाही.
ह हं डोकं प्रचंड दुखते अंगात नुसती हे भरून राहिलेली असते अं त्याच्यामुळं आमच्या इकडे जास् बघा पुरणपोळी एक आस
हा हा हा हा आमचं सणालाच असतंय.
ह सणालाच आधी मधी पण सारखं सारखं असतंय आमच्यात खरं कधीतर पुरणपो ळी खात्यात आवडीनं सगळेजणचं खातात आमच्यात. आम्हाला. मला पण स्वतःला पुरणपोळीच आवड
हम्म हम्म हम्म हम्म हम्.
तरड पोळीआं रस उन्हाळ्यात. स नाहीतर इतर वेळी दुधासोबत वगैरे छान लागते होय होय होय होय.
तिकडे आंबे कसे आहेत.
अरे अ्बे इकडे पन हायत. चांगलेच वधारलेले आहेत.
हम्मम् म्हणजे दर कसा आहे म्ह
अ पेटीमाग तरी आत्ता पेटीमागं पाचशे रु पये सुरुवातीला जास्तचं अस. जे लाटतात तर थोडा कमी झालाय ना
हा आमच्या कमी झाले दोनशे, अडीशे
नाही अहो कुठले दोनशे, अडिशे पाचशे रुपये आहे कमी म्हणजे आमच्या इथ
होय आमच्याकड नाही अडीचशे दोनशे हे झालंय आता तीनशे
नाही नाही काल येतानाच मार्केटमध्ये बघितलं म्हटलं शेवट शेवट तरी एखाद दुसरी आणावी. तर नाही म्हणला. साडे पाचशे रुपयेला सांगीटला पाचशे रुपयाला देतो बघा. म्हणे हा एकड जणांची नाही बाबा म्हण एवणलं आता सम की म्हणलंस सीझन कुठे पाचशे रुपयेला द्याय लागलाय तर म्हणे आता वाढले म्हणे दर म्हलं तुमचे वाढू देत म्हणलं राहू दे मग काय आम्ही घेतलच नाही मग पनीर घेऊन आलो ना त्याच्यामूळचं
हा हाेय आमच्याकड झालंय इ कुरुंदवाड ला शे अडीशेनच हाय
तसाच असायला पाहिजे तिकड पण बघितलं की ह्याला कुठं जयसिंपूर मध्ये बघितल की जयसिंग मध्ये पण तेवड्याला सांगितलंय आम्हाला काल होय पाचशे रुपये म्हंटले. आणि तीनशे चारशे चे जशे होते कणी त्यात कनी अस ते दिसायला ते चांगलं दिसत नव्हतं. ते दिसतानाच असं जरा पडल्यासारखे आणि हे झाल्यासारख दिसत होते मग लइच कसतर दिसाल. घरात आणून मग त्यातलं किती चांगलं निघायचं म्हंटल हा म्हण. हा मग किती चांगल निघायचं मग तस काही घेटलच दुसरे मग पाचशे सहाशे रुपय ते सांगाय लागल. मग राहुदेत म्हटलं. होय ते काय करता एवढे पैसे द्यायचे घरात आल्यावर दोन बी
होय होय आणि चांगलं वर दिसतय. आणि आणि आतन ते हे दिसत तेच चिरल्यावर केल्यावर बाध हे ते निघ
होय किती पण तुम्ही पीट्टी आना एक एक दोन तरी
निघतयच खराब निघतयच.
होय त्यामुळ ती खाऊ वाटत नाही तसं.
हं.
अस असतय. पोळी आणि आमरस मात्र काय विचारायच नाही. टेस्ट टेस्ट ला पण लाग तोय आणि भारी
हां.
तेेवढी आपली चांगली झाली पाहिजे. पुरण चगलं झालं पाहिजे. पुराणानुसार कनिक झाली, पई
होय चांगलं. सगळं चांगलं झाल्याशिवाय हे होत
ब काय या लई पसारा पडत पोळ्या करताना भांडी लय पडतात हो लई भांडी त्याच्यान लई पडत्यात आणि तळण असते साइड आणि काहीत भाजी बनवा पुन्हा
आमच्यात तर खायलाच बघत नाही जास्त पोळी चपाती पण करायलाच लागते
होय कधी कधी करतात की तशी ति लय
स सकाळी करायचं आणि संध्याकाळी भाकरी करायचं हम्म हम्म भाकऱ्याशिवायकडे घेतच नाही आहे जास्त होय होय
च्या इकडे भा तकरी नाहीय चपातीच जास्त माझं पण स्वतः चपातीवर त भाकरी मी कमीच खाते बाकरी वरती न आई वडील डब्याला चपाती बरी पडत घरात खायला आईवडलांना फक्त तरी बाकी सगळी चपाती वर
ह् ह ह ह मग ते पहिलाची माणसं जरा
होय होय
पर ये
चपाती चपाती चपाती चपाती नाही खरं मला पण लहानपणापास नक नाही म्हणजे मी भाकरी कोची खाली असे आणि मला भाकरी पण अशी कशी खवडते ती मऊ वगैरे असते की नाही आपली बघा
होय
तशीच भाकरर खवडते त्यार ती केल्यावर लगेच तासा परत अशी कडक झाली की ख वाटत नाही ह नाही त ते तुटत पण नाही खावा वाटत
हो
म्हणजे च कधी बरी वाटते.
ते गरम गरमच छान लागते भाकरी हम्.
हो तरच खाऊ वाटत नाही तर खाऊ वाट त नाही मग. आमच्यात भाकरीचे जरा हौशीने तेवढेच जुनेच लोक आहेत, बाकी सगळे चपातीवरच. होय. काय तर आणि डबे असल्यामुळे पण चपाती करायलाच लागत्या.
होय आणि ते कस डब्यात भाकरी हे हो तंय का नाही.
होय एवढा डबा असतय ते हा दुपारपर्यंत पाक तेज हेच होते. नाही.
ह ह ह.
हो आपल्यात चपाती खाल्ली, भाज्या केल्या, कधी हिरवी भाज्या असत्या, हिरव्या भाज्या पण आता लय महाग अस त्यात नाहीतर शक्यतो मग डब्याला डाळीचा कराव्या लागत्यात. अ पंधरा-वीस रुपये कु ठल वीस च्या पुढेच वीस, तीस, चाळीस. हाय शेपूची भाजी सुधा हो आता चांगली महागायली.
हा.
कोथिंबीर सुद्धा आता सुट्टी देत नाहीत माहित आहे का? पहिला प पहिला पाच रुपयाची दोन रुपय पैसे देत हो ते. आता काहीच तसलं नाही. आता डायरेक्ट पेंडी घ्या म्हणतात वीस रुपयाची तीस रुपयेची.
होय.
मग काय तर महागाई प्रचंड वाढलेली आहे. हा काय खरं नाही बाई.
घा. मिळवायचं कमी झालय आणि घालवायच जास्त झालय. मिळवायला किती दिवस लागतात. आणि खर्च करायला पाच सेकंद एक सेकंद लागत नाही
पण मिळकत कमी आहे तशी नाहीय नाही आता किचन लोक काम करतात बघ आम्ही पण जो आम्हाला का पगार एवढा? क बर आहे का नाही महिन्याच काय. महिनचं खर शाळायचंटलं की नाही की नऊ. दुधाच बल.
हो हो सगळं विकत जात म्हटल्यावर तसं येव ते सगळं घरच जरा काय तर असलं हे का वाटत नाही. सगळं विकतच घ्यायचं म्ह सगळं ते मग परवडतच नाही हम्.
नुसत्या ह्याच्या पण घरात काय होत? ते भाजीनी दूध सुद्धा होत नाही माहितय का भाजीला तर आठवड्याला भाजीला जवळजवळ चांगले हजार रुपये तरी पाहिजेत.. आणि जरा फळबिळ खायचे असतील तर मग तुमचं बजे वाढवायलाच लागतय हो बसत्या बघ बाहेर काय रोज खाते हो ते तोंडात बसतया नाही तर हा थांबा आपण पुढच्या कॉलमध्ये टिन्यू करूया हेच हा चालेल